हा मॅडम आज येतो ना
तेेत व यावत हो मजा आहे तुमची तुम्ही एक तर फिरून राहिले शेतामध्ये
होणा मॅडम घरी पण कंटाळली ना म्हणून शेतात येेऊन लागलस
घरी का डाऊून गेली घरी काच खकाण डाऊून गेली तू
अच्छे तर म्हणजे आज सुट्टी पण आहे सगळे मुलं गरजे ना सगळे चाव चाव करतात मग येऊन लागली शेतात
ह ह ह
पण म्हणू येऊ लागली
आणि मग ते मुलं काय घरी आहेत
मंगरी ये ना
डं सांभायला लावूनेल तुम्ही शेतात येऊन गेले वा
आहेत ना सासू आहे घरीब आहेत ना सगळे घरी हो माझे मोठे जशानस अ मज मोठे जेठानीतील तुमच्यासोबत गप्पा मारत होते ना तुम्ही
मोठे जेा जेठाणे आहे कुठे शेतामध्ये का घरी तुम्ही दोघच जण आले बरंच आलंय
हम् हम
काय मग पाऊस वगैरे झाला का नाही का काल रात्री तिकडे
नाही ना मॅडम पाऊसच नाही इकडं सगळं कोरड पडलेलं आहे आता काही दुष्काळी दुष्काळ पडलेल्या सारखं वाटतंय
ह म दुष कापडल्यासारखं होऊन गेल
न म
ताल माहितीय का ते शहाणामध्ये पाणी मागायला गेले होते सगळे
आमच्या म गावामध्ये पण किती दोन तीनदा झाले पाणी मागायला गेले मॅडम रात्री पण फिरतात आणि दिवसा पण फिरतात
म नाही ग बाई काल शाण्यामध्ये ना आख आखच गाव ह सगळंच सगळं पूर्ण गाव निघाल होत एक बंज भजन मंडळींचा ना गटवेेगळा होता आणि
हा
पाणी मा ते गाणे म्हणणारे वेगळे अे तीन टप्प्यांमध्ये होते पई अले एक एक सदस्य होते पूर्ण गावातले नंतर त्यांना दंड उठला होता पाचशे रुपये दुकान बंद शाळा बंद अंगणवाड्या बंद सगळं बंद ठेव होतं
सरळ बंद ठेवलं
हा आणि तसे मग का पाणी मागायला गेलं तर सगळेजण हो दंड ठेवून दिला मग आपली कंमनी कशी करते मॅडम नाही मला नाही हो सरांना हो ह मोरेसरांना फोन केला मोरेसरांना राकेश मोरेसरांना सोरी ते गावामध्ये तर गाव पाणी मागायला राहतय म्हणे आणि जर नाही गेल ना दंड ठेवलाय पाचशे रुपये म्हणे तर मला फन करतात का मॅडम ती कमली काय सांगते म्हटलं काय सांग ते म्हणे पाचशे रुपये दंड ठेवलेला आहे नाही गेलं तर म्हणे घरातले सदस्य म्हटलं मी तिच्याच्या घरी बसलेली एक काय ते सांग तुम्हाला म्हट ती दनवंती सांग. ते मी नाही जाणार मॅडम तुम्ही या आणि ही सांगते म्हणल. न गेल तर पाचशे रुपये दंड मद्दनवतील. फोन केला धनवंती तुला नाही दंड लागणार का म्हण. काही नाही मॅडम म्हणे कोण जात बसतो म्हणे सगळेच जातात का म्हणे तिकडे. घरातले एक सदस्य जायला पाहिजे म्हणे मग म्हटलं इला कस काय दंडला. लागतंय म्हण म्हटलं तिचे प मिस्टर गेलेले म्हंटलं मग की निकषाला जायला पाहिजे. बाई सगळं मीटिंग वगैरे सगळं कॅन्सल केलं. तशी चालली मग मी तिथून माझी एवढी मोठी फेरी वाया गेली तिकडे लांब जाऊन पण
हो ना. आमच्या इकडं पण गेल पण मी काही नाही गेलीच नाही मी
नाही मग तुमच्या घरातले पण सदस्य जा असतात ना धनवंतीचा नवरा गेलेला होता. सासू गेलेली होती म ती कशाला जाईल बर आता कमलीच पण तिचे मिस्टर गेलेले असतील ना. ते घरी नाही होते तर तरी पण ती म्हणते जायचं म्हणणे.
हो घरातलं एक जण जर गेल तर चालतना मग
चालत मग बरोबर.
झोप लागते का मॅडम
हो दाबरायली माझे ह खूप पाय दुखून राहिले जबरदस्त पाय दुखायला आज काय माहिती हे ढगळ्या वातावरणामुळे दुखताय का?
ह सरसु तेल लावायचना मॅडम पायाला हह.
पाय कोण लावत होऊन जात हॅलो.
म्हणजे नुसतं लावायचं एवढंच.
अगं हो पण म लक्षात नाही राहत ना ग बाई विसरून जातेे ना झोपायची.
सरसो च तेल असत केसांना लावून घेत. ते केसांना लावून घेते पण मग हाता पायांना विसरून जाते मी एकतर आज अचानक दुखायला लागून गेलं कंबर पण दु होयला उस्त एकत.
म्हणजे पहिले ते दुखत होते आता बरं झाले का? म्हणजे तळपाय काय सांगत होते ना तु तळ पाय.
हा ते बघालं हा. ते बर झाल तळपाय हम. बिक. अजून काय?
म पणचलेली. काही नाही. आहे लावलं होत मी आता तझ्याशी बोलल. हो.
कध बोलतो.
दोन आता आताच बोलले ना मी लगेच तुम्ही लावल फोन
आं
हो दोनदा मंग मी तिने पण तिकडनं तिकडनं लावलं मी पण इकडनं लावलं.
ओ का बरं झालं म. मला वाटलं काय लावलंच नाही मग तुम्ही. हा आता ते मला फोन करून राहिले.
फोन करत आहे का?
हम्म टाकून दिला तिला मी मेसेज.
बरी नाही हो.
मला तर खूप झोप लागून राहिली गं बाई काय करते तर
आता काय तीन वाजायला आलेय ना मॅडम.
हम्म म मला चार वाजायला झोप लागते ना तीन वाजायला थोडीच झोप लागते.
ह.
चार वाजायला लागले का माझे डोळे उघड बंद उघड बंद होतात.
उगडबंद होतात का आम्ही तर चार वाजायता म स्वयपाक करायला लागतो मग चार वाजेला.
हम्म चार वाजायला कसं माझं ऑफिस मधनं निघायचा टाइम होतो ना मग. दिवसभर बसून बसून कंटाळते ते कम्प्युटर समोर. राऊन राऊन ते डोळे दुखायला लागतात का झोप लागायला लागून जाते.
हम्म.
असं आहे.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
म शेतामध्ये आता काहीच नाही लावलय का गं ते कापूस लावलेलं सगळं वाया गेला असेल ना?
कापूस तर आहे थोडं बरं आहे, कापूस पण मक्की मक्कीला पाणी पाहिजेल मॅडम.
मकीला पाणी येऊन जाईल गं उद्या जबरदस्त पाऊस पडणारय.
खरंच तुमच्या सांगितल्यानुसार आला ना मॅडम बरं होईल.
उद्या खूप पाऊस पडणार आहे. आपल्याकडेच पडणार आहे सगळा पाऊस. हम्म.
आतापर्यंत केवढी म्हणजे म मक्के मोठे झाले असते मॅडम कायं पाऊस पण नाही येते.
म क बाई बरोबर हायं.
सगळी पावसाचीच वाट पाहत आहे. पाऊस काही येत नाही काही नाही कुठं लपून आजूबाजू पडून घेतो वगड्यामध्ये नाहीच येत.
नाही ग बाई सगळीकडे तसंच आजूबाजू कुठेच नाही पडत. शाद्यापासनं तर शाहण्यापर्यंत पाऊसच नाहीये. आणि हे मोयदा मोयद्याला सांगतात म्हणे खूप पाऊस आहे मोयद्याला.
हो पडला होता.
चांगला पाऊस आहे, म्हणे मोयद्याला असं सांगतात. म्हणे मग का गं मोयदा आन शाना तुमचं वागाड आहे काय एवढं लांब नाही तरी तुमच्याकडे पाऊस नाही मग.
हो ना तिथं म एम पी मध्ये ना सगळं म्हणजे
चर हां तीन चार वेळेस पाऊस झाला म्हणे चांगला.
हो झाला तिकडं.
बयं का
इकडंच नाहीये हो तिथं पण शहाण्या प तिथं मग जवळच येतं ना. शाहाणा आणि मोयदा.
हो मग तरी सुद्धा शाहाण्याला पाऊस नाही ना गं मी तेच तर म्हणते. मोद्याला पडलं आणि शाण्याला पडलं नाही म्हटलं शादा मोयदात असं एकदम लागल्यासारखंच हे एकदम जवळ जवळ
हा लागल्यास तरी पण ते लांब मॅडम आमचं इकडे कसं आहे अ वाट अ जामला जर पडला ना पाऊस हगड्यामध्ये येतच नाही. पाऊसाचं नाही जम मध्येच पडून घेतो असं
जाम काय इतकं लांब आहे हो नदी एवढीच आहे ना तरी पण
ते पावसाला राग येऊन गेलेला आहे तुमचा तुम्ही शिरा नाही बनवून खाऊ घातला ना पावसाला म्हणून या पावसाला हिरा बनवून खाऊ घाला.
असं का खाऊन घेणार का ते पाऊस पण शिरा
खाऊन घेणार ना सारख सारखा काय खिचडी खाऊ घलतात असं म्हणतो तो पाऊस
हम तसच करणार मग आता शिरास बनवणार.
आता शिराज बनवायचा पावसाला पण खावा घालायचा तुम्ही सगळ्यांनी शिरा खायचा आणि पावसालचा सांगायचं ये आता म्हण
या आम्हाला वाहूनच घेऊन जासं का
मग
या हं या मग तुम्ही आस मी आज नाही म मॅडम
काय
हॅलो आज ते आपण रेसिपी केली होती ना ती आ ते बनवणार आहे मी पण
बापरे ते पराठे बनवणार आहे तू हा बई मी पण काल आणणार होती काला राहून गेलीच गे मी पण नवणार हो
बनवणार ते का आज म्हणजे घ्यायला पाठवलं होतो मी सकाळी हा
काल शाण्यावर येत येत होती ज घेऊन येणार होती. पण विसरून गेली बाईइत तर पावसाच्या याच्या मध्ये
मोठे म्हणजे पाला राहिला तरी पण चालतं का मॅडम
हा मग पाला राहिला तरीच चालते ना अजून काय पाहिजे मग तुला काय टाकलं होतं बरं आपण तू बघितलं नव्हतं.
हो नाही म्हणजे मोठे पाला मोठ
ह मग मोठं ठोकान राहिला तरी चालतो ना नाही असं काही नाही मठ आपण आपला ते चाल फक्त कडू शेवगा असो गोड शेवगा असो ना ते बंगेेत फक्त मोठा राहिला तर त अजून जा चांगला कोळ्यामध्ये काय नाही एवढा पण मोठा पण राहिला तो चांगला फक्त त्याला चांगला शि जवून घ्यायच. पहिले धुून घ्याय मग शिजवायचं त्यांना तेव्हा ते पोषक तत्व राहतात.
हो.
आणि वाटलं तर थोडं फार एक तर मग म जाड मोठं कुठून घ्यायचं नाही तर मग तस पण टाकलं तरी चालतो मेथीच्या पानांसारखं
हो हो. केव अस सांगत होत दादा जेवण काय? आ तुळरची डाळ मक्याची भाकर.
बस एवढंच ना, ते का मला कधी बनवून देणार शेवगाचा पराठा म्हणे त्यांना बनवून दाखवून दिलं मला कधी बनवणार म्हणे. म्हणून जा मग घेऊन ये असं सांग हा जा मग घेऊन ये बनवून देणार मग सांगितलं घेऊन आले ते.
हो ना हा.
हो!
गव्हाचं पीठ थोडस कमी टाकायचं बाकीच ज्वारीच, मक्याचं ते टाकायचं वाटलंच तर हम्म. जर ते थोडंस नाही टाकता आलं तर बेसन पीठ पण टाकलं त थोडंफार तरी चालतं. जसं पीठ आलं तसं थोडं थोडं थोडं थोडं टाकायचं फक्त ग